हॅलो
नमस्कार
नमस्कार आवाज येतोय का
हा आवाज एकदम परफेक्ट आणि एकदम गुड एकदम क्वालिटी मध्ये येत.
बर बर काय चालू आहे की तुमच्या इकडं.
आमच्या इकडे काही चालू नाही हो आता अभ्यास करावा म्हणलं थोडासा तर तेच टेन्शन आलंते की उद्या कॉलेज हे वगैरे आता सकाळी दहा वाजता सकाळी आता झोपणं लागते थोड्या वेळात मला कॉलेजला जायचं उठून
हो का म्हणजे तुम्ही म्हणजे काय करता काय काय शिकता काय
आमचं काय इंजिनिअरिंग चालू आहे लास्ट वर्ष चालू इंजिनिअरिंग तर एकदम फायनल
हो का हो का
अंतिम अंतिम वर्ष चालूय आमचं त्यामध्ये आलो आता आम्ही झालं ते एवढं झाले की आता बघू कशाची तयारी करावं ते पण समजना झालंय गव्हर्नमेंट जॉब का प्रायवेट सेक्टर
हो का त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेज करता म्हणजे आपण बघा ना तुम्ही कॉलेज मध्ये किती पैसे घालतो हे ते अन जर का अजून थांबायचं म्हटलं की मग आपले पैसे किती गेलेले राहतात
मग तोच तर आता मला पण त्याच टेन्शन हे की दिवसेंदिवस मला जर नोकरी नाय लागली तर माझं काय कारण मी आधीच माझ्या बारावी पर्यंतच्या शिक्षणामध्ये एवढा पैसा घालून बसलोय त्यात डबल मी पॉलटेक्निक केलं दोन् त्यात डबल मी इंजीनियरिंग चे तीन-चार वर्ष म्हणजे कमीत कमी मी पंधरा वीस लाख रुपये घातलेत आतापर्यंतच्या शिक्षणात जर एवढचं जर मी पैसे असते म्हणजे एवढेच पैसे जर मी एखादा करून जर काय धंदा टाकला अस तर मी आज. नेटवर्क किती मोठा तयार झाला असं मी आज कुठं गेलो असतो.
होन हो नाही ते आत्ता विचार येत माझ त्या टाइमला कस. राहते आपल्याला म्हणजे काही कळत बी नसते तेवढं.
मग तेज तरर हम्म आणि भारत. आतामध्ये कसं झाले की सगळ्याला असं वाटतं की मला गव्हर्नमेंट जॉब लागव गव्हनमेंट जॉब लागाव.
होन होन
कारण इथेल्या गव्हर्नमेंट जॉब तस आहेत की काही काम करायची गरज नाही.
हा काम करायची गरज नाही पगार सगळ्यात जास्त आहे.
हा.
त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटते गव्हर्नमेंट जॉबच असावं. म्र गवर्मेंट म्र असं गवर्मेंट शाळेत कोणा वाटत नाही ना फक्त गव्हर्मेट जॉबच करावटते ना.
मग तेच तर लोकांच हे झालं कारण गव्हर्मेंट शाळमध्ये जेवढं नाही. जेवढं गव्हर्मेंट जॉबमध्ये म्हणजे गव्हर्मेंट शाळामध्ये असं कसं झा आहे. शिक्षक येणार बसणार ते काय म्हणजे त्याच्यामध्ये तेवढ ते पुढ नॉलेजच नाहीी तेी पुढच्या विद्याथ्याला देऊ शकते.
हो ना हो ना म्हणजे आपलं हे शिक्षणच हे ना सरकारन सगळं बघा तुम्ही का? काहीच सरकार म्हणजे खर्चच करत ना शिक्षणावर कोणताच म्हणजे मी असं एक रील पाहत होतो काल तर त्यामध्ये बघा त्या अमेरिकेमध्ये एका म्हणजे विथमध्ये शिकायलागे लहान लेकर तिला शाळेत तर्फे म्हणजे संगीतासाठी गिटार फुकट म्हणजे प्रत्येकाला अलग अलग काय करायचं ते फुकट दिलेलं आहे म्हणजे ते एक म्हणजे ते माणूस सांगू लागलं क त्या गिटरची किंमत कमसे कम दीड लाख रुपये असल म्हणजे गव्हर्नमेंट गव्हर्मेंट थ्रु दिलेली त्यांना शाळेत वाजवसाठी वाजवायसाठी शिकायसाठी तर मग तुम्ही बघा दीड लाखाच एका विद्यार्थ ऊ शकते ती सरकार तर म्हणजे आपलं सरकार काय करतंय. म्हणजे त्यांचे पूर्ण म्हणजे तिथल्या देशातले पूर्ण पूरं गव्हर्नमेंट शाळेतच शिकतात.
मग आपल्या देशातले लोक बाहेर जाऊन शकतात जे नेत्याचे लोक आहेत आमदाराचे खासदाराचे यांचे लोक बाहेर जाऊन बाहेरच्या शाळेत जाऊन शकतात तर
हो ना हो ना.
जर एवढं लक्षात आलं की बाबा इथल्या शाळा चांगल्या करायच्या इथले शिक्षक एज्युकेट बनवायची तर इथल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तुमच्या पोराला फायदा होईल.
होन होन त्या नेपाळवाणी म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का त्या नेपाळ देशावानी आपण म्हणजे भारतानं विक केलं पाहिजे म्हणे डायरेक्ट. प्रायव्हेट सेक्शन आहे शाळाचं ते डायरेक्ट बंदच केलं पाहिजे म्हणजे त्यांना डायरेक्ट गव्हर्मेंट प्रधान्य द्यायं डायेक्ट पर्ण शाळेलाच.
म तेच ते तर होऊ शकते आपल्या इथं पण तसं ते गोर ते त्या मानसिकतेचे लोक नाही आहेत आपल्याकड
नाही तुम्ही म्हणजे हे करा ना विचार करा थोडा जरा म्हणजे कि बा आपण जर का हे केलं तर या गव्हर्नमेंट शाळा इक्या कमी असून त्यांच्याच म्हणजे त्यांचीच सोय नाही बरोबर तर पूर्ण केल्यावर काय काय होणार आहे.
एकतर विषय कस आहे माहित आहे का की जो हे पेपर घेतात. ते पेपर पण फोडाय लागले तर जसं की तुम्ही आता ऐकलं असेल दोन महिन्या आधी की तो नीट पेपर काां काय ते झालं तेवढी माहिती नाही मला तुम्हाला काय असेल तर थोडी सांगा बर.
हो ना, आहे ना, आता बघा ना तुम्हीणजे मेन आपल्या नांदेड मधलं ते जे सरांना पकडलं. तर त्यांचा वी ह हातय म्हणतात ना ते बी पेपर फोडतात ना? त्यांना म्हणजे आता तिथ सीबीआय इनक्वायरी बसवली ना? त्यांना म्हणजे अटक आहेत ना ती सध्या,
होव का पण मला असं वाटतं की, मग तेच तर मला असं वाटत की हे, स्टुडंट जे आहेत विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहे काय कि सरकार,
आता तुम्ही ते बघा तुम्ही आता त्यांच क ण पेपर येण्या दोन मिनिटे लेट झाल ते मदत नाहीत आणि त्यांनी स्वतः पेपर फोडला तर त्यांना काहीच नाही. म्हणजे ते विद्यार्थी फोडणार आहे का पेपर दोन मिनट लेट झाल्यानंतर विद्यार्थी पेपर फोडणार आहे का?
ह् तेच तर. त्यांना कायम आहेत कधी समजल की ती त्यांची गलती आहे, म्हणून मला असं वाटतं की हे पूर्ण एनटीए च आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच.
ह हो ना, हो ना, नाही आता भारत म्हणजे सरकारचच आहे ना सरकारनच बरोबर कराय पाहिजे ना. त्याला
मग ते सतर किंवा सरकारने काय करायला पाहिजे, तुम्ही जे सर म्हणू लावले नांदेडचे सर नाव काय हा त्या मोठे गाव सरला एक तर काही ना काहीतरी कडी शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची शिक्षा पण म्हणू शकतो, आपण कारण नीटचा पेपर काय मामूली पेपर नाही, पंचवीस लाख पोर पेपर
तुम म्रची फाशीची शिकषा देणं म्हणजे, बघा ना म्हणजे एक म्हणजे आ एखादा खून जर केला तरी त्याला फाशी शिक्षा होत नाही. म्हणजे या पेपर फुटी प्रकरणात फशी शिक्षा होणं म्हणजे हे,
तेच तर व्हायल तेच तर व्हायले या देशात कि ब कोणाला भेऊ नाही राहिलं. काय हो काहीच होत नाही म्हणून बरीे गोष्ट आजकाल बलात्कार जरी झाले.
बघितली का तुम्ही,
हा नरसापूरची ती चुमुकली वर बलात
हम! हा तर त्यांना म्हणजे त्याला त्याला फाशी झाली ना आता फाशी देण्याच्याजे हायकोर्टाने हे म्हजे हायकोर्टाने जिल्हा कोर्टाना आदेश दिलेत ना!
मग तेच तर असं जर काय झालं म्हणजे कि गुन्हेगाराच्या,
म्हणजे शिक्षा लवकर शिक्षा म्हणजे ते निकाल लवकर. लागण.
हा लवकर लागणं ज्या वेळेस लोक एकदम होसहस म्हणजे अस तवाज निकाल लागायला पाहिजे. अ म्हणजे कसं की लोकांच्या लक्षात ति की बुवा या यानी कायी नाही काहीतर केलं म्हणून हा.
त्यांचं काय बुवा पंधरा वर्षी पन्नास पन्नास गुन्हे अ असून पण शिक्षा होत नाही बाहेर खिंडत असतील मंग
बर म तेच त हे ॲ त आसच कोणी इंजिनिअरिंग, कोणी डॉक्टर, कोणी वकील एवढं झाल कणी शिक्षण कॉम्प्लिकेटेडके समजना झालय की बारावी झाल्यावर करायचं काय? ला मॅथ जमत नाही कोणी म्हणते मला बायोलॉजी जमती मग तेच तर डबल पुन्हा ज अस समोर आलो की नोकरीमध्ये मॅथमॅटिक्स लागतच परतेक जर गव्हर्मेंट जॉब म्हणल तर गोरमेंट म्हणजे गणित गणि ज्याला येतो गव्हर्मेंट जॉब लागू शकते. मग तो पुलीस असो किंवा एखादा इंस्पेक्टर असो किंवा काही तर असो
हो ना हो ना आता म्हणजे तुम्ही हे नीट फुटी नीट पेपर फुटीच सांगितलं तर एक म्हणजे असं आल त किंवा चीन मधी एक कोणता तरी पेपर होतो म्हणजे सगळ्यात अवघड पेपर पूर्ण देशामध्ये तर त्या पेपरमध्ये दोन दिवस पूर्ण वाहतूक बंद राहती म्हणजी आ म्हणजी आगावाचे कोणतंच वाहन चालू नसते फक त पेपरचं हे का तेवढं चालू राहतात म्हण
मग तेच तर पूर्ण पूर्ण शहराला सुट्टी राहत त्या दिशी
हा दोन दिवस म्हणजे इतका म्हणजे अवघड पेपर आणि इतका सुव्यवस्थित पेप पर हो तो म्हण की म्हणजे खुपच छान
आता तिथं जशी व्यवस्था हाय पण आपल्या इथ अशी व्यवस्था नाय.
हा हो ना म्हणून ते देश अशे म्हणजे खूप प्रगतशील आहेत ना. त्यांनी म्हणजे त्यांचं समजा नाही त्यांचं म्हणजे एक तर साठ ते साठ ते पन्नास ते साठ टक्के बजेट हे पूर्ण शिक क्षणाकड रहावे अन आपलं म्हणजी की दोन क तीन पर्सेंट काय तरी शिक्षणावर बजेट आहे म्हण म्हणजे
काय आपलं आपलं सगळ बजेट नेत्याच्या खिशात हाय
हम्म
आन उलटंय त्याच्याकडे त्याच्याकडे करप्शन वगैरे आपल्यापेक्ष कमी अस
नाही होतय हो अ करप्शन होतय सगळीकडच मात्र कमी प्रमाणात होते ना
त्याच्या मदतली नाही खात आपल्या इथं कसं माहती की नेटवर्क हे चेन हेय आपल्या इथं कि लिडर एक खातय ते खाते तेच्या क खालच खात खात खात खात येतय हा परतेकाला पैसा खायला भेट पण तिथं कसं माहितीय का की धी एक जो है एकदम सेंट्रल वाला एक माणूस आणि एक जो राज्यवाला माणूस आहे ते दोघच जण पैसा खाते
हम्म दुसऱ्याला नाही खातायेत ना
हम्म, दुसऱ्याला नाही ऑप्शन आणि तो एक जण पैसा खाऊन खऊन किती खाणारे तुले म तुम्हाले माहिते ना मले माहिते
हो ना हो ना
तोच तर एक जण पाणीपुरी पन्नास रुपयेची खाऊ शकते पण जर पोरच जर दहा असतील तर ते पाशे रुपये ची खातात असय आपलं गणि
हम्म हम्म हम्म
पण तरी सरकारने ह्याच्यावर काही ना काहीतरी बघायला कारण आजकालचे स्टुडंट एकदम स्ट्रेसमध्येत की त्याला समजण झाले की कोण त जॉब कराव काय कराव.
म्हणजे आपले म्हणजे असं झालंय की. ते आपण शिक्षण करायच नाही म्हणजे मिडल क्लास न शिक्षण घ्यायच नाही फक्त ते नेत्याच्या पोऱ्याच घ्यायचं. बई पैसे देऊनच.
मग तेच तर मग तेच तर आता हे नीटच हे फक्त या वर्षी उघडकीस. ल की पेपर फुटला म्हणून आता याच्या आधी पण काय होतं काय माहित. मग मग तेच तर मग तोच तर पोरायचा त्याच्यामध्ये काय रोलत नसतो हे सगळे मोठ मोठ इंस्टिट्यूट
हम्म हे पहिली बी फुटत होते बर पेपर मात्र हे फक्त तुरलित म्हणजे तुरलीत तीस चाळीस लोकांना दा हा पेपर आता म्हणजे कस हे पूर्ण व्हायरल होत होता
मग तेच तर
कळ्या गेल त
हम् पण हे असं पकडलं गेले की थोडस लोकांना वाटतं की चला आता इथून पुढं काय ना कायतरी चागल मारायला लागतील चांगलरित्या न पेपर काढतील पण हे तसं नाही करत हे काय करतात की अवघड पेपर काढतात सगळा जे गुस्सा आहे ते पोरवावर काढतात
हम्म
हम
चला मग बोलून तुम्हाला मस्त वाटलं
हो हो ठीक आहे
हो चाल